हॅलो, हा आता, हा आता येतो आ
हं. मगा कट होऊन गेला तो.
हं. मी लगेच का चलत होते पण तो कट झाला तुमच्याकडनं. हं. मग काय? मस्त मजेतये ज का हे, आता आज काय, विशेष काय आज?
आज विशेष काहीच नाही. आज असं होत का आम्ही मशीननी भात लागवड केली.
अरे वा! मशीनने म्हणजे अ ट्रॅक्टर टाईप केली? का कशी केली?
हा, हात मशीन असत ते. हं. आपण भाताचं बियाणाचं ट्रे भरायच. आपण जे असं ट्रे भर
रोपं केलेली असतात ना? रोपं केलेली असतात.
हं. त्या रोपांचे ट्रे त्या मशीनमध्येध्ये ठेवायचे. आणि एक एक टोचत चालत ते आपोआप.
अच्छा! म्हणजे त्या ट्रेमधन एक एक उचललं जातं आणि ग ते रोवलं जा त जमिनीमध्ये. अरे वा! किती छान! मस्त! खूपच सुंदर!
केलं आम्ही ते. तर ते काय झालं त्या दिवशी पासन खूप पाऊस चालू झाला.
हो, बरोबर आहे.
हं. आणि म ते पाऊस चालू झाल्यानंतर आमचे म्हणजे जिथ आमची जमीन आहे ते कसं डोंगराचं पाणी सगळं आम च्या जमिनीत येतं.
हा, पण तसही अ भाताला चिखलच लागत
चिखल लागतो पण एवढही पाणी पाऊस पाऊस नकोय, की जेणेकरून जे आत ता रोप लावल समजा
ते कुजून जाईल. हां. ते कुजता काम नाही एवढाच पाहिजे. प्रमाणात पाहिजे.
प्रमाणात पाहिजे. म ते कुजून गेलं ना त तेच आम्हाला आता हाताने लाग लावायचं होतं आता.
हा.
ह, आम्ही तिकडच निघालो होतो. पण मग काय झालं? आता पाऊस चालू झाला. तर म्हटले थांबा थोड्या वेळ म जाऊ. मग आता बसले होते. त म्हटले जे कोणा तरी कॉल करावा. त तेवढ्यात तुमचा मेसेज पडला. मग म्हटल आपणच करू असं.
म काय त? बरं झालं ना. मग चांगलं ना आता कुठलं वाण लावलं मग?
इंद्रायणी.
इंद्रायणी लावता? दुसरा नाही लागत? तुमच्याकडे बुट का, हळा वगैरे असा पण असतात ना.
अस सगळे लावतात. पण मेन काये का इंद्रायणीलाये ना अ हे जास्त असतं. त्याला काय म्हणतात? आपण समजा उत्पादन जास्त आहेत खर्च कमी नाही राहत पण उत्पादन, वजन त्याला सगळ्या गोष्टी जास्तच राहतं.
अच्छा हो पण बरोबर आहे पण कसं होतं कि उ हा जो इंद्रायणी तांदूळ आहे ना तो फक्त म्हणजे असं आ अ कोकण साईड ला हा जास्त जातो बरोबर ना. हा आणि अ त्याच्या त्याचा हे होत नाही म्हणजे आपण आता कसं आपण शहरात राहणारी मुलं माणसंस चत त्या आपल्याकडे जेव डोस चे इडली आंबोळ्यांना हे हे हा तांदूळ नाहीयच्या खूप चिकट असतो ना.
हा त्याला ए एक हजार आठचा चालतो.
हा एक हजार आठचा किंवा असा व गावरान गावरान तांदूळ जो असतो
हम्म.
गावठी वाणं जी असतात ती ती चालतात.
हां.
पण आहे की गावठी वाणानांना स्वतःचा एक असा सो वास असतो. आणि एक वेगळी चव असते.
वेगळीच चव राहते त्याची त्याला हळी भात म्हणतात हळी भात म्हणतात त्याला. हा ते भात आहे ना अ आमच्याही खाली तिकडं कोकणात जास्त करतात म्हणजे आता त्यांनी लागवड केली ना तर त्यांचे भाताची सोहणी खूप लवकर येते आणि नेमकं काय होतं का आ ताचे ह्या या याच्यामध्ये ना काय झालं का पाऊस केव्हा पण पडाय लागला.
हो बरोबर आहे या दोन तीन वर्षामध्ये जरा असच पावसा च बा हे बिघडलं गणित बिघडलंय.
गणित बिघडलंय म त्यांच जेव्हा वळेस भात कापणी येते ना त्यावेेळेस पाऊस जास्त राहतो ना तर त्या लोकांचं कसं तत थोडं थोडं भात राहतं खाईपुरते आपल्या घरातले म त्याच्यामुळे त्यांचं नुकसानच व्हायल लागलेय आता खूप.
हो बरोबर आहे.
हम्म आमच इकडं तसंच आहे पण म त्यांचं थोडंसं जास्त.
हो बरोबर आहे पण भाताबरोबर अजून काय लावलं?
आत्ता फक्त भातचं आहे.
आता फक्त भात
हा आता इकडं म्हणजे ह्या एरियात कोणीच काही लावलेलं नाही कारण पाऊस जास्त राहतो आता पाऊस म्हणजे इकडं ऊनच नाही ना पाऊस जास्त आहे म त्या पावसामुळे फक्त भातच होतय इकडं.
अच्छा मग पोट्या पाण्यापुरत्या भाज्या होत असतील.
नाही काहीच काहीच नाही.
फक्त हा भात?
हा फक्त भात जर केलं ना तर भाता नंतर अ आपलं ही नागपंचमी झाली का? तेव्हा लागवड करता कोणी टमाटे लावतं, कोणी काकडी लाव
हा म्हणजे पावसाचा जोर कमी झाला की मग तेवढ्या ह्याच्यात करतात.
आणि जास्तीत जास्त भाजीपाला केव्हा भर उन्हाळ्यामध्ये.
हा म्हणजे थंडी थंडीच्या आस पास थंडी सुरुवात झाली किंवा थंडी संपत आली जानेवारी फेब्रुवारी मध्ये जास् त प्रमाणात
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, लास्ट मे. मे एप्रिल एंडिंग म्हणजे मे पर्यंत भाजीपाला राहतो. म जून चालू झाला का? पावसाचं वातावरण झालं का लगेच भात् -ताची रोप टाकून द्यायची म भाताचे रोप टाकले का? भातावणी् केली का? महिनाभर सुट्टी मंग महिनाभर आम्हाला आराम. म परत कंटिन्यू तेच. हम्म.
चांगलंय ना पण त्याच्यामध्ये पण खूपये. बघण्यासारखं जर अ हे. आता त बऱ्याचशा शेतकऱ्यांना पण बऱ्या समजा शे शेतीच्या ब जोडीने. उद्योगधंदे पण सुरू झालेलेयत ना. म्हणजे असं सरकारकडंन थोडीशी त्याला पण मदत केली जाते.
अं केली जाते. पण ते कसंय. अम याच्यानुसार राहत ते काय? म्हणतात जनरल ला नईये शक्यतो हे.
न नई कास्ट वरती त्याच काई नसतं. कास्ट वरती नईये तुमचं क्षेत्र किती आहे. आणि तुम्ही त्या तुमच्या क्षेत् -त्रावरती पण असतं आणि तुमच्याकड् तुमची गरज काय? आता तुमची काय अडचण असेल.
हो हो हे गटांमार्फत कर्ज वगैरे भेटत असतं ते.
गट नई गट नई गट नई आपण जे म्हणतो ना आता बघा सपोज आता आपली अता तू तुमची जी शेतीय. तुम्ही नुसते भातच करताय पण नुसत्या भातावरती काई होत नई ना त्याला बा -कीचं पण काहीतरी पायजे न त्याला साईड बिजनेस
हम हम हम हम, हो हो हो हो.
हा म ते साईड बिझनेस साठी तुम्हाला काईतरी जोडधंदे ज म्हणतो ना आपण जोडधंदा
हं.
तर आता हे महिनाभर तुम्ही बसणार. आता तुम्ही एकदा भात लावला की ती रोपं आधी ते जे काही बीयाणं पेरलेलं असतं, साळी पेरलेल्या असतात त्याची रोपं व्हायला तुम्हाला महिना लागतो.
हम्म हो.
आणि रोपं झाल्यानंतर ती रोपांची लावणी करणार आणि त्याच्या पुढे मग तुम्हाला अ म्हंजे त्याच्यानंतर हा तेच ना म त्यांच्यामध्ये दोन मईने तसे तुमचे वेस्टच जातात ना.
हो.
तसं बघायला गेलं त आणि ती जमीन जमिनीचा पोत असा असल्यामुळे आणि किंवा तुमच त्या अ जमीन म्हजे तो जो एरिया आहे त्या भागामध्ये अ भौगोलिक स्थिती तुमची अशीये की तिथे फक् -त भातच होऊ शकतो किंवा पाऊस जास्त असल्यामुळे म्हणा किंवा जमिनीच्या अ ह्याच्यामुळे जमिनीच्या काय स्तर आहे. त्याच्या त्याच्या जमिनीच्या पोस्चर प्रमाणे तुमच्या बरे प्री पीके पीक येणार ना‌.
हं.
अ आता तुम्ही हे काढल्यानंतर भाताबरोबर आपण दुसरं काहीच लावू शकत नाई कारण भाताला भरपूर पाणी रातं आणि कुठलंई पीक जास्त पाण्यामध्ये चिखलामध्ये येत नाई बाकी कुठली पिकं तर हा ह्याच्यासाठी म्हंटल
जोडधंदा आहे ना अ म्हणजे करायला म्हणजे नेमक करायच काय हाच प्रश्न पडतो कारण इकड या पावसाळ्यात
आहे तुमच शिक्षण जे काय असेल तेव्हा घरात तुमचं जे काही शिक्षण असेल घरातल्यांच
हा
तर त्यानुसार किंवा आता तुमच्या आजुबाजूला काय गरज आहे मुख्य म्हणजे शिक्षण शिक्षण जाऊ द्या ते गेलं त्याच एवढ आत्ता महत्त्वाच नाही आत्ता तुमच्या आजूबाजूला कशाची कशाची गरज आहे महत्वाची गरज ते लक्षात घ्या
हा
आणि ते लक्षात घेतल्यानंतर तुम्ही ठरवा आता तुम्ही कुठल्या साईडला आहात हे मला माहिती नाही जर तुमच्याकडे जर असा म्हणजे तुमच्याकडे जर जागा मोठी असेल तुमची जर एखादी अ एक दोन खोल्या तुमच्याकडे अशा वापरण्याजोग्या असतील स्पेशल म्हणजे अशा वेगळ्या सेपरेट अशा जर असणार असतील तर तुम्हाला पर्यटन पण करता येत कृषी पर्यटन पण करता येत आणि आता कृषी पर्यटनाला खूप मागणी आहे
हम्म
आणि त्याच्यामध्ये काय उलटे आता जस तुम्ही आणि हा धंदा तुमच्या मनावरती असतो
हो
त्याला तुम्हाला काही करावं लागत नाही तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलर सुद्धा आपल्याला भाड्याने घेता घेता येते फोर व्हीलर साठी ड्रायव्हर सुद्धा भाड्याने घेता येतो ते गाडी ड्रायव्हर मिळतो ड्रायव्हर सकट गाडी अशी मिळते भाड्याने
हम्म
पण मग त्याच्यातन सुद्धा जर आपल्याला करायचं म्हटल तर उत्पन्न घेता येत
हो येत ना
मग त्याच्यासाठी आपल डोक जर चालवल व्यवस्थित आणि काय करायचं हे जर लक्षात लक्षात घेतल आपल्याकडे आहे काय हातात आणि आपण काय घ्यायच आपण आपल्याला काय करायच आजूबाजूची गोष्ट बघून आजूबाजूचा परिसर मग तुमच्या लक्षात लक्षात येईल
हम्म आणि ताई इकड कस आहे इकड जास्त आता-आता सध्या तरी फक्त हॉटेल्स खूप चालतो
मग तेच तर सांगतेय उलट हॉटेल मध्ये काय होत एक लक्षात घ्या परदेशी म्हणा किंवा आपल्यासारखी जी लोकं असतात ते हॉटेल्समध्ये राहायला अ एवढी हे नाही करत प्रीफर नाही करत म्हणजे त्याला प्राधान्य देत नाही जर तुमचा होमस्टे असेल त्याला होमस्टे होमस्टे म्हणतात आपण जे घरात राहायला आता आमच्यासारखे पर्यटक येतात ते तुमच्याकडे राहायला आले आता तुमचा एरिया कुठला आहे, ते मला माहिती नाही. तर त्या त्या एरियामध्ये आजूबाजूला जर काही बघण्यासारखं असेल, किंवा काही असेल तर तसही करता येत. मग आपल्या घरातला एखादा जाणकार व्यक्ती असेल तो ड्रायवि्हंगची काम करेल. तुम्ही घरामध्ये तुम्ही आणि तुमच्या एखाद्या बचत गट एखाद दुसरी बाई घ्यायची स्वयंपाक करून द्यायच तुमच्याकडची स्पेशालिटी काय, काय असेल ती करून द्यायची.
हम्म ताई तुम्ही करा कॉल कंटिन्यू करू आपण कॉल करा तुम्ही.
ओके.